हा काय करालीस?
हॅलो.
हा बोल की.
काय करायला?
काय नाही बघ चालू आहे आवरलीस?
हम्म आवरलं बघ तू काय करालेस?
माझं आता आवरला आत्ता बसलोय बघ.
हा हा मग काय खायलास?
काय नाही.
तोंडात काहीतरी खातेला आवाज आला गं म्हणताना म्हटलं.
काय नाही बघ आता जरा नाचण्याचं लाडू केलेलं. पौष्टिक पोरांना.
हा हा कसं केलंस?
ते हे आपल नाचणं असंतय माहीत आहे काय?
हा.
गरम करून भाजून घ्यायचं.
हम्म.
आणि दळून आणायचं. दळलेलं पीठ ते चाळून घ्यायचं व्यवस्थित. आणि तूप त्याला भरपूर लागतंय बघ तूप जवळजवळ एक मापभर तूप लागतंय. म्हणजे अर्धा किलोच्या पिठाला
हम्म.
ते तूपं एक मापभर तूप घ्यायचं त्याच्यानंतर काजू बदाम पिस्ता अक्रोड वेलची. आणि डिंक हे सगळं साहित्य तयार करून घ्यायचं.
हम्म.
आणि तूप एका पातेल्यामध्ये घालायचं आणि गरम करायचं गरम केलेल्या ह्याच्यात क डिंक पहि तळून घ्यायचं.
हा तूपातच डिक तळून
हा हा तुपतच तळून घ्यायचं आणि ते गार करायला ठेवायचं. कारण ते आपल्याला मिक्सर लावायचं असत नाही.
हा हा.
ते मिक्सर मध्ये गरम गरम घातलेस की ते मिक्सरच पात खराब होतात नाही लगे. म्हणता ना गार करून घ्यायचं. आणि ते गार करून बारीकची त्याची पूड करून घ्यायची.
अ त्या म्हणजे फस हेच सगळ्याच.
नाही सगळ्याच करायचं नाही नुसतं डिकाचं थोडंच करायचं आणि वेलची थोडं सा कुकर मध्ये लावायचे.
हा.
आणि आपल्याला आता एक पेलाच जर लाडू करायच असलं तर जवळजवळ एक दीड पेला किंवा पावणेदोन पेला सर साखर लागते ते पण बारीक मिक्सर ला बारीक करून घ्यायचे.
बर.
आणि आपण बेसनला पीठ कसं भासतो माहितय काय. अ तुपात पूर्ण तुपात. भाजून घ्यायचं जवळजवळ ते भाजायला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतील. असं एकसारखं हलवत राहायचं. हा मॅडम गॅसवर ठेवलं तरी पण चालते. आणि ते कसं. रायला का हलवतच राहायचं नाही थांबवायचं नाही ते थांबवलं क खाली करपायला बघते.
म्हणजे हळूहळू ते परततच राहायचं.
आ म्हणजे एक एक.
हा.
सगळं पीठ एकसारखं भाजूपर्यंत.
हा सगळं पीठ एकसारखं भाजून भाजून घ्यायचं आणि ते थंड करायला ठेवायचं. ते थंड झाल्यावर क त्यामध्ये साखर घालायचं. साखर घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या ते काजू बदाम पिस्तात. आपण घेतले अस क त्याच बारीक बारीक काप करून घ्यायच.
पण घातली तर चालते ना तर.
हा पूड करून घातलं तरी पण चालत आणि असं काप करून घातलं तरी पण चालतथे काप. केलेलं कस माहिितय जरा जरा अस तोंडात येते ते छान लागते नाही आणि पोरांना खायला पण. मजा येत्या.
हो. कसं आहे एक पोरं ते खायत नाहीत ना काढून टाकतात. आणि ते अक्रोडचे कशी चौदरात तुरडते नासतात ना. हा हा. म्हणजे अक्रोटची चव जर तुरट असत्या. हम्म म्हणता ना बारीक. करून घातल तर एक नंबर आहेे जेणेकरून सगळंच पोटात जातय.
होय होय चालतय की बारीकडून घालायचं आणि गार झालं साखर घालून व्यवस्थित. पीठ मिक्स करून घ्यायच आणि लाडू वळायचे छान होत जवळ जव अर्धा किलो तर. अ बरोबर चाळीस पंचेचाळीस लाडू तर होतात त्याच्यात.
अर्ध किलो चाळीस पंचेचाळीस.
होय होय लई काय मोठ मोठ साईज बांधायचं नाही कारण ते मो. तर म्हटलं का नाही पोहर निम्मच खातत, हा निम्म खातात निम्म टाकतात. लहान लहान आपलं लाडू असत, त्यांनी तस बांधायचं. हा हा. छान लागत.
चालतेच हो. तसच आपण हच पण करतात, नाही सर्व डाळींच मिळून पण.
हा ते पण लाडू करतात, परत शेंगोळ्याचे लाडू रव्याचे लाडू. सगळे लाडू करते होय.
नाही कसं पुराण पौष्टिक म्हटलं सर्ज पण करतात. परत चिरमुऱच.
होय. मग तू काय करतेस, काय नाहीस नवीन.
मी करते घरात अस काहीतरी नवीन नवीन.
हा हा.
आता परवा मीन मोमोज केलंत. त्यामध्ये कसं सगळं व्हेजिटेबल्स होय.
पुन्हा ते.
तर कस कांदा, अ कोबीज गाजर, बीट अस फळभाज्या आपल्या चॉप करून घ्याय च्या बारीक बारी
हा.
म अ त्यामध्ये कस आहे पहिला, कांदा भाजून घ्यायचा. कांदा जरासा हलका लालसर कलर वर आला की त्यात कोबीज टाकायचं. कोबीज आणि बाकीच्या फळ भाज्या टाकायच्या.
हा हा.
आद्या टाकलीश तर जरास आपल्याला कळतयच की साधारणता भाजत आल्यावर. मग त्यात मीरि पुड टाकायची, आणि थोडस नमक टाकायचं.
हा हा.
आणि आपल्याला कोणतं, म्हणजे लाईक मसाला कोणता युज करणार असलीस तर मॅगी मसाला वगैरे करू शकतीस तू.
हा हा. म्हणजे आपल्याला म्हणजे ऑप्शन म्हणजे आपल्याला पाहिजे कोणता पाहिजे तो मसाला घातला तरी पण चालतय्.
असं गरम मस मसाला किंवा तिखट अस, मसाले काय घालायच नाहीत.
हा हा.
हा म आणि मग आता हे पण करू शकतय नई जर पिट्टीचा डू तयार करताना पिट्टी, कच्च तेल मीठ त्याचा गोळा घट घट्ट गोळा करायचा आणि ज्या वेळे करतेस कणी, त्यावेळी लाटून त्या पण मोदकात मोदक कश प्रकारे सारण भरतो कणी मोदकात
हा.
कारे भरायचां आणि उकडून घ्यायचं ते. मोदक कस उकडतात त्या प्रकार उकडून घ्यायच. मग त्याची चटणी करणार असलीस तर त्यात टमॅटो आणि लाल मिरच्या असतत्यात माहितीय का आपल्या सोकलेल्या त्या एका पा तिलात उकडून घ्यायच्या, म्हणजे पाण्यात घालून उकळून घ्यायच्या. त्याजी टमॅट वरची साल निघेपर्यंत.
हा हा.
मध्ये साल निघली का कणी
हम्म.
एक मिनट, हॅलो.
हा.
त्याची साल निघली कणी, वरती मग ते काढायचं सगळ मिक्सर ला लावायचं. आल्ल, लसूण
हा हा. म आणि काय घालत्यात. ह ते मग त्याच्यात अ हे ते ना ऑप्शनल हाय. म्हणजे काय घालायचं नाही काय? आपण को कोथिंबीर, जिर तेन काय तर
हा नाही तसं काय घालायच नाही त्यात. कारण ते काढली नी बारीक आताना आलं लसूण तेन घालून हे करायचं न आलं लसूण तेन घालून बारीक. केल्यावर टाकताना. तेलात गरम थोडस तेल टाकायचं.
हा. हा बोल की,
काय
हा हा.
म्हणजे टेस्ट पण भारी य त्या.
होय काय,
हा.
चालते की करून करते की,
नन मन खाली सर बेस्तच लागते,
होय काय मी पण करून बघते घे आमच्या एकदा आम्ही बाहेर खायला गेलो त खाऊगलीमध्ये. त्याला आमचा मुलगा ते मोमोज बघून मागालता.
हा. कस असतय आपण घरात बनवलेले वेगळे लागते. त्यात आपण कोणत पण एखाद फळभाजी किंवा काय तर वाढवू शकतोय.
हा आणि कसं आपलं घरातलं केलेलं पौष्टिकच आहे नई बाहेर कसं कोणतं काय वापरतात घेतात का नाही असं वाटत नाही आपल्या पण आणि पोरांना म्हटलं आधीच तब्येत बिडायला बघ त्यामध्ये ते बाहेरचं खाणं म्हटल्यावर आणि जरा तब्येत बिघडत्या. त्याच्यापेक्षा आपण घरीच बनवून दिलेलं चांगलं असत आणि पौष्टिक पण आपण करू शकतो. परत स्वच्छतेची आपण काळजी घेऊ शकतो, त्याच्यासोबत बरं झालं सांगितलीस म्हणजे आम्हा ना करायला येतय.
परवाच के तर घरात हॅलो! परवाच केल त घरात. आता आणि मम्मी का कोबीज आणल्या बाजारातून,
होय.
हॅलो! त्यानी करूया बोलला संध्याकाळ आता.
बरं बर कर की नंतर मला.
हा. करतो मी तुला फोटो वगैरे पाठवतो मी हम्म!
आणि मी करताना मला काय जर म्हणजे काय जर प्रॉब्लेम आला तर मला सांग ह.
हा कर की कॉल मी सांगते तुला खरं टेस्टला त्रास अप्रतिम झाल
हा
तेवढ्या एवढं टेस्टी लागन त्यात कसं जा नमक वगैरे असं व्यवस्थित घालत नाहीत नाही. तस पण आता आपण फ्राय करताना अ मिरीपूड किंवा आपण टेस्टला कोणता तरी मसाला टाकतो तसं का निरत नाही नुसत आलं लसू हे तर असं करून घालतात त्यामुळे ते विचित्रच लागत व्यवस्थित फ्राय सुद्धार न किंवा उकडलेलं सुद्धा नसते त्यांच कच्छवरच असत गडबडी करतात नाही.
होय होय चालते की करून बघते आणि तुला फोन करते घे मी.
हा आपण कस थोडा वेळ आपल्या हेन करू शकतोय आपण.
होय होय.
ह आणि त्यामुळे कस आपल्या टेस्ट सुद्धा स्वतःच स्वतःला खायला काय पण वाटत नाही ना! ते बाहेरलं खायल की कस असल तस काय असल उगच पैसे वाया घालवायच असं होतय
होय होय चालतय चालतय करून बघते आणि फोन करते की मी तुला
हा चालत
हा हा कर आणि थोड्या वेळाने हा